हाकड मामा मामा मावशी त्यांच्यात बसलात भाई
मावशी तेन कवा येणारे आहेत.
तेच मगाशि चिनू म्हणत होता काय काय करायचं ग जायचं मम्मीला म्हटलं. बघूया बाबा थांब म्हणाय लागले मला आज काय समजण झाल काय करायचं जायचं का नाही.
का
काय माहिती मग म त्यांनी बहुतेक गाडी घेऊन येतील मोठी असं वाट.
कारण तो गार गोटीच्या आंमल्या आहे की नाही. तो त्याची गाडी इथं ह व ओममी दारातच बघ ते मग कधी आणून लावले. त्यांनी काय माहिती मग त्यांच्या बरोबर येत. त्यांच्या गाडीतन बहुतेक येतील कारण आता किर्ती तिनी गेल्यात म्हटल्यावर मामांच्या येत नाही आमचे आता आई बाबा आलात म्हणल्या वर कोण येत नाहीत नाहीतर मग चिनू आणि मग आ्ही गाडीवर न येतील काय सांगता येत नाही.
हा हा मला चिननू म्हणला की येणार आहे म्हणून फोन लावलेलो मी पण
होय येणारत आहे ते नाही फिक्स फिक्स येणार तर आहेत खरं कोण कोण कधी येतात काय माहिती बोरगावच्या आजीथे ना आलेत काय?
नाही नाही काय नटलंय ल लवकर एवढ्या येऊ देत संध्याकाली म्हणजे
मगाशी संदीप मामा ह्याचनी फोन केल तर तुमच्यातलं कोण जाणार म्हणून महि म्हणालागली
कशाला यायला तेवढ्या लोकं र उजडायला काम आहे जेऊन बेऊन या म नव्हती गप
तेनी म्हणा लागलंत मी पण आमच्यात ल कोणी जाणार नाही मी मम्मीला आणि पप् तास पाठवून दिलेय म्हणालागे अकरा वाजता निघलेत.
हा हा डुम्मी येणार नाही आद्या ब द्या
ती येणार असतील की आता ति दोघं येत र काम येते आता
तेच म्हणाले मी
ते शेफ्टी संगट असतातच ना ह
होय
येताना दोघं रिकम येत नाही त्याने संांगातला.
जेऊन येतील मग त्याने जेऊनच येतील त्यानी अकराला म्हणजे जेवते त्यानी
अकरा वाजता निघलात म्हटलं. म्हणजे मी पण फोनवर बोलताय ऐकलो.
हम् हम् मग अजून कसं या नाही एक वाजलं की काय बोरगाव काय दहा कोसावर आहे. काय बी सांगते संदीप माहित नसेल त्याला
माणाल तर द बाई.
मग आतापर्यंत आले असतील. दो दहा कोसावर कुठं आहे मम्मी ते धून वाळत घालालात बघा.
पाऊस आहे तिकड हॅलो
मम्मी नाही आज्जी
पाऊस आहे इकडं सकाळ वातावरण झाले इकडं हाय बाई सकाळ म यालाय पडायला लाग जायला लागलाय. इकड सकाळ पासन आहेच पाऊस.
तेच म्हणून मावशी म्हणली असल गाडीवरन जायच कस जायच.
बघूया बाबा थाम म्हणा लागलत मला काय समजणा झालय आणि काय काय करायच बघूया मग.
का आकाश आकाश त्याचा फोन
नो मग आता
राहु दे. वाहिनी मी ते आईच फोन वर बोलाले.
फोन वर बसत
हे घे.
हॅलो
जेवलीच का नाही नाश्ता काय केलासा. हा नाश्ता केलीच का नाही. हॅलो आवाज यायला.
नाश्ता जवता बाई याला यालाय असं का हो
हा मी म्हणते कट झाला. मला वाटल कट झाला काय.
नाही नाही मी हॅलो हॅलो म्हणाले कवाचान
हा हा
तुम्हाला ते नेटवर्क प्रॉब्लेम होतोय सोडा तसा. हम्म
व्हय
आम्ही ब मगाशी तुम्ही लावा मी का लावाय नयी मघासपासन लाईट गेलीती आमच्या इथ. लाईट नसल्यावर आम्हाला वायफाय नको नेटवर नेटपॅक एवढा मारत नाही आम्ही वायफाय असतय म्हणून. चल माराव घर
पाठवा ते म्हण व्हय. मग तेच म्हटलं नाश्ता पण केला सा. तयारी आवरली सगळी. हॅलो कुठ गेली ग ही. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो दिदी हॅलो हॅलो हॅलो आत्ता होती बघ कुठे गेली असेल हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. दिदी. कुठं गेलीस ग. हॅलो.